हॅलो!
हा बोला
हा... कार्या ॲपमधून बोलतेय मी. हम्म हम्म... काय करा लागलायसा? हॅलो... तुमचा आवाज येत नाहीये.
तुमचं झालं काय जेवण?
हा... झालं की, तुमचं?
नाही नाही... अजून झालं
हॅलो... नाई... मला जरा तुमच्यात तुमचे जरा फेसबुकवर, इंस्टावर जरा फोटो बघितले वो तुम्ही काय... कर्नाटकात फिरायला गेलतसा काय, कुठं काय? माहिती पाहिली होती. ते गोवाला वगैरे फिरायला गेलतासा काय?
होय, होय. मी बेळगावमध्ये राहते ना. मग तिथले फोटोज पोस्ट केलते ओ.
अं हा, हा. म्हणजे काय काय वो तिथं बघण्यासारखे?
तुम्हाला बेळगाव मध्ये कोट किल्ला भेटल कोट किल्ल्याच्या आत पण खूप जागा आहेत ज्या अ जिथं तुम्ही जाऊ शकता म्हणजे वॉक. अ कमल बस्ती आहे कमल वस्ती म्हणजे काय आपलं, अ म्हणजे असं अं अं पुरातन जैनाचं मंदिर आहे. आणि म्हणजे असं छान आहे, म्हणजे शांत असतं. बरं वाटत तिथं गेल्यानंतर. आम्ही खूप वेळा तिथं जातो. म्हणजे महिन्या दोन महिन्यात. तीन महिन्यांत एकदा एकदा जात बसतो. शांत आहे. खूप. आणि असं दगडांचे आकृती तीनं केेलेले हे आहेत मंदिर. आणि अस कमळाच्या आकार मध्ये आहे ओ ते. होय होय. खूप छान आहे ते. आणि तिथं आहे ना, असं बसायला पण खूप असं जा जागा आहे. आणि बसुन आणि आपण वॉकला पण तिथं जाऊ शकतो. मॉर्निंग वॉकला खूप छान आहे ते. आणि तिथं ना, होय रामकृष्ण मिशन मंदीर पण एक हाय. जिथं स्वामी विवेकानंद त्यांनी राहिलेली तिथं.
हा हा.
म्हणजे त्यांनी आधीची युथ युथ ऐक मग त्यांनी तिथं राहिलेले. आणि तिथं खूप मोठ म्हणज म्हणजे आश्रम सारख हाय. आणि शांत असतंय. अ म्हणजे कधी कधी ना, तिथं काय आणतो आपण ध्यानासाठी हे पण असत्यात अ एकदा अ अस टाइम. मिंग ठेवतात. लई जण तिथ म्हणजे असं
असं ध्यानसाठी जातात काय सगळेजण? असं ध्यान करायला म्हणजे असं त्यांनी असं ठेवलेलं असंत त्यावेळी आपण ध्यानाला जायचं असं कायच
होय होय ध्यानाला. आणि आम्ही कधी गेलो तर आपल्या पण हे
ध्यानाला बसू शकतो. खूप असतो ते ते ना, म्हणजे असं संध्याकाळी सा साग म्हणजे तिथं आहे ना, ते त्यांचे पाद चिन्ह आहे ते ते ना, अ पादुकडे
हा
म्हणजे जे कुणी राहिलेले आहे ना तिथं. आ त ना, अं त्याच्यात एक छोट्याशा ते घराच्या बाजूलाच एक मोठं आ म्हणजे हॉल केलंय आणि त्या हॉलच्या खाली ना लायब्ररी केल्या. खूप छान आहे तिथं. म्हणजे मुलांसाठी चांगले चांगले पुस्तक स्तक आहेत. जे वाचून म्हणजे मुलं स्वतःवर असं जास्त आणि त्यांच्या अभ्यासावर कॉन्सन्ट्रेशन वाढवायसाठी पुस्तकं आहेत.
हा हा हा.
चार म्हणजे कसल्या विचार आपण ठेवायच आणि छान छान शिकवले गेले त्या विचार. पाठांतरानुसार आणि वर ती तिथं आहे ना, म्हणजे अ हेन सगळं अ आता रामकृष्ण मिशन म्हणजे आता रामकृष्ण स्वामी ना त्यांच फोटो आणि ध्यानासाठी. बसायला सगळं ठेवलय तिथ होय.
म्हणजे आपण कधी पण जाऊन करू शकतो सगळं म्हणजे तिथे गेल्यानंतर आपल्याला हे होणारे प्रसन्न वाटलं येत.
होय होय सकाळची साडेसात सहा पर्यंत ते उघडतेय.. आणि खूप जण जातात ना सकाळच्या. ध्यानासाठी वॉक साठी असुदे म्हणजे तिथ शांत ते तिथं बसल्यानंतर अस मनालाही समाधान वाटत. त्यानी सगळी विचार आपली जे असं गुंतवलेले असते ना ते पण असं. अ हे सगळं अस अ. सपरेट सपरेट झाल्याने वाटते. रा हा आणि किल्ल्याच्या वाज.
आणि किल्ल्याच्या बाजूला अ मोठा आस. तलाव आहे म्हणजे तिथं. अ तिथं अ पार्क पण केले होता मुलांसाठी, लहान मुलांसाठी. डायनोसर. आणि खेळणी ठेव तिथं ना त्यांनी बोटिंगला. पण देतात आणि जायला खूप छान जागा हो आणि. होय तलाव आहे मोठा असा तलाव आहे आणि तिथ. ना म्हणजे अस. अ आपण दुपारचं असू दे, संध्याकाळच असू दे, की सकाळच असू दे. वॉक ला जाऊ शकतो, रनिंग ला जाऊ शकतो. आणि असंच म्हणजे तिथे झाड. खूप आहेत ना म्हणजे ब्रिदिंग साठी पण चांगलं आहे ते.
हा हा हा म्हणजे कारवणूक होत नाही बघ ण्यासारखं म्हणजे बघण्यासारखं ठिकाण आहे मना हम्म
आपला ह अळळूरचा किल्ला आहे खूप लांब नाही आहे ते म्हणजे अ. थोडीफार चढती आहे. वरतीपर्यंत आपण गाडी घेऊन जाऊ शकतो तस आहे म्हणजे. आपल्यालाही जास्त धाप लागणार आहे खूप जण चालत जातात. फक्त चढतीला आपण. कसं बसन जाऊ शकतो येळलूरच्या ते ह्याच्याकड गडाकड म्हणजे काणतो. अ ते तिथं खाली ते हे आहे ना अ डोंगर आहे ना तिथपर्यंत बस सोडत्या. मग तिथनं वरती खूप जण चालत पण जातात. आणि खूप जण गाडी पण घेऊन हा होय होय पावसाळ्यात. पण ते सेफ आहे म्हणजे असं कुठं लँडस्लाईड वयचे असं श. आशंकागस्त नाहीये.
हा हा हा म्हणजे सेफ झालाय.
होय, होय वरती गेल्यानंतर अ महादेवाच एक मंदिर आहे. छान प्रति शांत आहे. तो पण खूप असं अ मन मनला अस जरा शांत करू निर्मळ करू सारखं मंदिर आहे. आणि, त्याच्या बाजूला खूप मोठा असा अ प्ले ग्राउंड सारखा हा आणि जरा अजून पुढे गेलं तर खूप मोठे छत्रपती शिवाजी महाराजांचा मूर्ती ठेवलेय.
हा.. हा..
हा, मग अ असं एकदम आपण. किल्ल्यावानी तसं वाटतय म्हणा. गेल्या किनला गेल्या आणि आणि छोटे छोट म्हणजे. तिथं जाऊन बसायचं आणि आपण खायला पण घेऊन जाऊ शकतो. फ्रेंड्स बरोबर की फॅमिली बरोबर.
हा.. हा.. म्हणजे आपण घरात ना जेवण घेऊन तथ जाऊन बसून जेवलं तरी जाते एक छोटीशी ट्र्रीप गेल्यावर.
हो होय
मु का आहे होत
आणि पावसाळ्यात तर खूप छान दिसतय ते वर्ण बघितल्यानंतर पूर्ण हिरवं हिरवं आणि म्हणजे काय म्हत आपलं मान्सून असते ना. मस खूप छान असं ढगाळ वातावरण झालेलं असतं.
हा एकदम भारी वाटले सगळं हिरव हिरवं.
हो आणि फोटोज पण खूप छान निघतात.
हा.. हा..
तुम्ही कधीतरी या इकड मग आपण जाऊया आणि
येव आणि काय बघण्या असखो तिथं मयाग.
आणि खायलाय ना खाऊकट्टा म्ह झालाय आता आता दोन तीन वर्ष झाले. तथं खूप सगळे आम्हाला व्हेरायटी खायला मिळतात.
म्हणजे एका ठिकाणी स सगळं मिळ
चायनीज असू दे, जापनीज असू दे. क आपला कोल्हापूरचा आणि अ पुण्याचा कुठलाही स्पेशल पदार्थ असतो ते ते सगळे तिथं आहेत. आणि आईस्क्रीम्स पण आहेत.
म्हणजे कायपेश. खायचं म्हटलं, तर आम्ही बळवा लालो तर काय खायला पाहिजे.
बेळगाव स्पेशल कुंदा म्हणतात. अ कुंदा कसा. होय बेळगावचा. ख्हा सगळ्याकड प्रसिद्ध आहे. तुम्ही कुठे पण जावा म्हणजे. अ कुंदा कसा आपण अ म्हणजे घरात केलेला कुंदा वेगळा पडतोय आणि वेळगाचा कुंदा वेगळा पडतोय. आणि हा कोदा ना तुम्ही चपाती बरोबर फक्त खाऊ शकता. आणि, दुधात असं मिक्स करून पिले तर पण खूप छान लागते.
ह.
नक्की स ट्राय करायसारखं हय बघा.
हा हा हा हेेतत. सुद्धा आल्यास आवर्जून खाते. इथं आणि
हो. होय - होय, नक्कीच - नक्कीच काय करा.
म्हणजे ते कोण ना सगळ्या दुकाना, स्वीट मार्ट मध्ये म्हणजे का? असं ठराव ठिकाणीच मिळते. अस काय, हाय का?
हो. तसं, काय नाही. स्वीट मार्ट मध्ये, कुठल्याही स्वीट स्वीट तिथं त्यांनी देतातच. असतेच. म्हणजे ते, स्पेशालिटी असल्यामुळं, कोण अस ठेवत नाही. म्हणेली सगळी ठेवतात.
होय. म्हणजे सगळ्यांकड मिळ, सगळीकडे मिळतय म्हणायचं, असं. कुठं पण? म्हणजे असं, ह्याच दुकानात, ह्याच एरिया मिळतय. त्याच एरियात असं, काही नाही. सगळ्या, कुठं पण गेलं, तरी मिळू शकतय.
हा, तसं काय नाही. होय.
हा. आणि तिथं काय तर हाय ना, हो. ते प्राणी संग्रहालयस हाय ना. असं मी, नेटवर बघितलेलं. प्राणी संंग्रहालय आहे ना? काय कुठला? मठ का, काय हाय ना?
जरा पूडं वेळात जरा पुढय. राय सोनी युनिव्हर्सिटीच्या तिथं हाय ते. ते पण खूप खूप छानय ते पण. म्हणजे तिथं, अ हिरण अ म्हणजे ते हिरण असू दे. कि वाघ असू दे. असतात तिथं. होय. आधी ना मगरी पण ठेवत होती. तर आता मगरी अ ठेवायच, बंद केला त्यांनी. आपण ह्या सीझन मध्ये गेलो ना, मग मोर पण बघायला भेटतात. खूप छान - छान मोर आहेत. होय. आणि तस मना - म्हणायला फक्त तुम्हाला, फोटोशूटला जायचं अस की फ्रेंडस बरोबर, तसच फिरायला जायचं. म्हणजे अ कॅम्पमध्ये पण जाऊ शकता, तुम्ही.
ह. कसला, कॅम्प असतय?
कॅम्प म्हणजे, ते एरिया एक. म्हणजे मिलेटरीचा कॅम्प. असंय, आमच्यात. पूर्ण सेफ असते ना. मग तुम तुम्ही एकटा- एकटी गेला तर, पण असं चालतय. खूप असं सेफ वाटते तुम्हालाही. आणि अस डेंजरस कोण तुम्हाला कोण असं, अ हे पण करायला येत नाही. म्हणजे तुम्हाला असं, खूप सेफ वाटल. तसली जागाय ती. अ आत पूर्ण म्हणजे, सगळे रेसिडेंटल एरियाजाय तिथं. अ एक्स मिलिटरी ऑफिसर्स. नाहीतर कोण त अस त. त्यांचं घरं पण हाय. अ का म्हणजे लयजण, अ टिन एजर असू दे. त्यांच बर्थडे सेलिब्रेट कराय अस. फोटोशूटला असू दे. बऱ्यापकी जण, तिथे जातात आता.
बरं- बरं. चालते- चालते. तुम्ही सांगितल्याबद्दल, अ माहिती आभारीय. आम्ही, नक्कीच जाऊ, हं. गेलो की आम्ही तिथं, आणि तुम्हाला कॉल अन करु. मला जाय तो रसं. अं. ठीकय. ठेऊ का?
हा, हा.